हा नमस्कार मॅम.
नमस्कार बोला, हा बोला नमस्कार मॅम, हो बोला.
पुस्तकांबद्दल जरा ब बोलायचं होतं मॅम. माहितीये हो काय ना आता ते पुस्तकांमधलं कसं आप पण पहिले कसे पुस्तकांनवर सगळ्या गोष्टी चालायची आपल्या. आपण आ पहिले कसं आता मोबाईल वगैरे नव्हते एवढे. छोटे मोबाईल राहायचे हॅन्डसेट वगैरे पहिली गोष्ट आता मो बाईल नव्हते, आपण सगळं पुस्तकांवरच व्यवहार चालायचा आपला कि पुस्तकामध्ये ग्रंथ झाले, माहिती झाली, वाचन या गोष्टींवर जे असतात. त्याच्यामुळे मानसिकता, ही आपल्या लोकांची म्हणजे लोकांची मानसिकताही चांगली राहायची बॉ नही का.
हो!
आणि आता प-प.
जून ये ना म्हणजे पुस्तक म्हणजे एक क काय म्हणतात ज्ञानाचा स्रोत ते म्हणजे त्याच्यामुळ आपल्याला काय भेटतं, त्याच्यात आपल्याला सगळं इतिहास, विज्ञान, कला, म्हणजे अजून भर पूर माहिती भेटते त्याच्यात म्हणजे संस्कृतीची भरपूर माहिती भेट ती असं त्याच्यामुळ पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे आ
महत्त्व आताच्या जगात खूप, आणि मानसिकता बरी राहते नही का. त्याच्यामध्ये आपल्याला त्रास नाही होत, आपण जेवढं पुस्तक वाचतो त आपले बाहेरचें विच चार डोक्यात नाही राहती.
हम्, म्हणजे बिझी, बिझी राहिल ना, पुस्तक वाचत, असं म्हणजे समजा कादंबरी झालं, कथा झालं, कविता वगैरे ते वाचलं तर मन प्रसन्न हो त आणि मानसिक शांतता भेटते आपल्याला त्याच्यातून.
आणि वेगवेगळ्या आपल्या महापुरुषा
कथा जर वाचल्या ना, असं इंटरेस्टिंग कथा, हॉरर कथा, त्या पण खूप इंटरेस्टिंग छान वाटतं ते पण, वाचलं ना इंटरेस्ट येतो. एकदा आपल्याला स्टोरी समजली ना, पुढं काय घडणारे, आपण त्याच्यामुळे ते पुस्तक वाचतच चाल असं, त्याच्यामुळ पूर्ण पुस्तक वाचणं महत्त्वाचं वाटतं आपल्याला.
हम्म, आणि त्याचबरोबर आता म लहान मुलांसाठी पहिले कसे, लहान मुलांना पुस्तकांवरच सगळे गो ष्टी रहायच्या, की मराठीमध्ये आ पले बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज परत ते महात्मा फुले हे स शाहुमहाराज हे सगळे म्हणजे हे होते की, त्यांची पुस्तकं वाचूनच च हे मराठी मधून कंटिन्यू वाचायला द्यायचे, त्यांच्या विचारांवर च हे चालायचं सगळ्या गोष्टी.
हे आता आ आताच्या सध्याच्या युगात, अ कम्प्युटरवर वगैरे सेविंग करता तस आता पहिल्याच्या, पहिल्या युगामध्ये डायरेक्ट ग्रंथ लिहून ठेवायचे साधू संत समजा त्याच्यानुसारच आपल्याला आता माहिती समजली ना, कुठं काय हे आ पुढे काय घडणारेय किंवा भरपूर माहिती, महा मा भारतची कथा झालं, रामायणचं झालं हे सगळं पुस्तकातूनच समजलं ना, त्याच्या पुस्तक किती महत्त्वाचंय आपल्याला.
बर म्हणलं आता कसं टीव्ही वर, सिरियल वर दाखवतात ना सगळं गोष्टी.
सिरियलला दाखव त्याच्यामुळे त्यांनी पिक्चर काढले, सिरियल काढले रामायणवर, महाभारत
हम्म, पहिले कसं पुस्तक वाचायचं ना, कंटिन्यू पुस्तक वाचाय म्हणजे आपले डोळे पण ये ही रोज
मग त्याच्यात आपलं मग अ, पुस्तक वाचलं का, आपलं म्हणजे लहान मुलांचे पण ज्ञान पण वाढतं, शब्द शिकायला भेटतात आणि नवीन आपल्याला त्याच्यामधी असं कौशल्य भेटत आपल्याला, व्यक्तितमत म्हणजे व्यक्तिमत्व आपलं सुधारतं त्यांनी. परत आप जर चांगले पुस्तक वाचले तर, आपले विचार करण्याची पद्धत सुद्धा सुधारते. आपण जर निगेटिव्ह विचार करत असलं पुस तक जर चांगले वाचले तर आपली, अ नि म्हणजे विचार करण्याची श क्ती पॉझिटिव्ह होती.
पॉझिटिव्ह होते.
हम् पॉझिटिव्ह होती असं, परत आपण समजा आता काही प्रॉब्लेम आला तर आपण त्याच्यामधून पण आपल्याला निर्णय घ्यायची, म्हणजे क्षमता येती तयार होऊ क समजत का, हा आपण हे वाचलवत, ह्याच्यातून आपल्याला काय ज्ञान भेटलं का? आपल्याला विचार येता का, हा आपण हे असं करू शकतो, हे केलं तर आप चांगलं होईल, किंवा वाईट होईल हे समज त लगीच माणसाला.
हो, म्हणजे कसं पुस्तकांवर सगळं अवलंबून होतं पण आता तसं नाही राहिलंय ना, आ आताच्या पिढीमध्ये ते बदलून गेलेलं आहे पूर्ण. आता तुम्ही मोबाईल पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सर्चिंग भेटल की, काय चालंय जगामध्ये सगळं चाल
मग पण मग, पुस्तक पुढं ठेवलं तर ते वाचायला म्हणजे वेळ द्यावा लागतो.
वेळ द्यावा लागतो पण मग ती वेळ म्हणजे चांगली राहते ना डोकं शार्प राहतं, शांत राहतं. आणि विचार नाही होत आणि एकदा रा तिथं तरी आपण म्हणतो, बाया बाकीचे वि चार नाही येत. आपण झो पताना जरी पुस्तक वाचलं तरी आपल्या डोक्यामध्ये शांत ते एकदम नाही का, विचार कर ण्याची क्षमता कमी होऊन जाते आणि णि आपल्याला झोप पण चांगली येते त्यज्याने. कधी पण हा भिती राहते. विचार म्हणजे आपले बदलून जातात ना पूर्णपणे
हूं आता कादंबरी झालं ना कादंबरी तर खूप छान छान रा आता मृत्युंजय म्हणून कादंबरी आहे, छावासारखी कादंबरी आहे. त्याच्यातून तर आपल्याला भरपूर ज्ञान भेटतं असं आणि खूप छान आहे. ते हो पुस्तक आपल्याला कसं म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतं. आता आपण वाचलं वाचनालयामध्ये जाऊन पण आपण हम्. पर्समध्ये टाकून नेलं तरी आता ते झालं परत आणखी डिक्शनरी म्हणतो आपण त्याच्यामध्ये पण अर्थ म्हणजे एखाद्या शब्दांचा अर्थ त्याच्यातून किती अर्थ समजले जातात आपल्याला एका शब्दाचे मराठीचे किती अर्थ असतात. त्याचा म्हणी झालं, वाक्प्रचार झालं त्या वाक्य किती असायचं पुस्तकामध्येध ते पाठांतर करायचे त्याचा अर्थ समजायचा. म्हणे खूप भारी
आणि वाचन म्हणजे ते मुळात शिक्षक लोकं पण पहिले मुलांना पहिले वाच घन करायला लावायचे शाळेमध्ये आणि त्याच्यानंतर मग ते समजून सांगायचे म्हणजे मुलांना पण समजायचं आणि डबल ते समजून सांगायचं. चे म्हणून त्यांचा डोकं अजून शार्प व्हायचं की नाही बाबा हे आपण वाचलेलं आहे. कि आपल्याला याच काय सांगितलेलं आहे ते आपल्याला समजतंय. म्हणजे ते स्वतः त्यांना पहिले वाचायला लावायचे. पण आता तसं नाही झालंय आ आता सगळं डिजिटल झालेलं आहे म्हणजे मोबाईलवरच तुम्ही सर्च करा तुम्हांला सगळं भेटून जाईल मग त्याच्यानी कसं म मुलांची आहे ना म्हणजे विचार करण्याची क्षमता बदलून गेलेली. हा मराठी मीडियम आहे मराठी मीडियम मध्ये तर मुलांना व्यवस्थित
त्यांना सांगतात मराठी मिडियम मध्ये मुलांना सांगतात वाचायला. ह पुस्तक वाचले जाता मराठी मिडियमात तसे इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेन्टची जी मुलं अस त्यांना त्यांच नाही मग ते एकदा पाठांतर करतात ते पाठांतर करता फक्त ते असं समजून नाही घेत. ते मग पुस्तक जर मराठीतून असलं ना इंग्लिश मधून असो, मराठीतून असो पण इंग्लिश मधला अर्थ समजला तरी ट्रेस वाढतो कुठल्या भाषेत असो पण ह्याच्या मग तर त्या गोष्टीचा अर्थ समजला न पुस्तकं मधल्या त्या प्रत्येक व्या क्याचा तर इंटरेस्ट येतो आपल्याला असं असतं पुस्तकांच.
पुस्तकं म्हणजे एक प्रकार मी मानवी मित्रच म्हटलं तरी चालेल.
हम्म
हम
म्हणजे आता तेव्हा लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जायचं पुस्तक वाचणं किती महत्त्वाचं आहे.
हंम.
त्याच्यातून ज्ञान भेटतं ना मेन गोष्ट म्हणून मग हा उद्देश रहायचा. म्हणजे जे शिक्षक रहायचे किंवा आपले मोठे असायचे.
हम.
ते त्यांचं फक्त तेवढाच उद्देश असायचा का यांना पुस्तक वाचलं तर हे हुशार होतील ज्ञान भेटल. त्याच्यातून त्यांना काहीतरी काहीतरी शिकायला भेटल अस -असा उद्देश असायच.
आणि पहिल्याच्या मुलांचं कसं राहायचं पुस्तकं हा आणि पहिलाच्या मुलांचं कसं राहायचं पुस्त पुस्तकं वाचून, वाचून, वाचून, वाचून त्यांचा विचार बदलून जायचे. म्हणजे त्यांना वाचन जरी नसेल करता येत पण ते शब्दाने जोड करून बरोबर ते वाचलं का त्यांना समजायचं की आ इथं काय दिलेलं आहे काय नाही म्हणजे ते वाचन खूप गरजेचं होतं. म्हणजे टोमॅटिक त्यांना मुलांना समजून जायचं. आणि त्यांची विचार करण्या क्षमता पण बदलून जायची. लहानपणापासून म्हणजे दुस अ पाचवीस पाच वर्षाच्या असताना पासून त्यांना वाचनाची सवय राहायची.
त्याच्यामुळे मग त्यांना शब्द संंग्रह बदल त्यां सुधारतो ना मग म्हणजे त्यांच समजा शब्द वेगळा बोलत असेल तर त पुस्तक वाचून, वाचून त्यांचं ते लक्षेशम शब्द संग्रात सुधारणा होऊन जाते नवीन- नवीन शब्द शिकून जाते. ते असं परत आणखी अ नवीन नवीन गोष्टी शिकून ते स्वतःची करिअर सुद्धा त्याच्यामध्ये निवडू शक या. म्हणजे कुठं जायचं, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून त्यांना समजू शकतात पुस्तकातून अस.
हम्म! आणि आ म्हणजे कस मुलांना फक्त हबिट झाले आहे, पहिले कशे बीएड वगैरे करायचे मुलं म- मराठीतून जास्त हे राहायचं त्यांना म्हणजे नाही. आवड- आवड राहायची त्यांना की बा याच्यामध्ये केला तर पण येऊ किंवा शिक्षण पदाच अस हे करू आपण. पण आताच सॉफ्टवेअर, इंजिनियर आणि ह्या ग जास्त जायला पाह मुलांना म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये जास्त अ असं त्यांना बेनिफिट भेटतं किंवा नाही आपण याच्यामध्ये गेलं पाहिजे. याच्यामध्ये नको याच्यामध्ये जास्त म्हणजे इन्कम वगैरे आपल्याला नइ. पैसे वगैरे जास्त भेटतील. आपल्याला ज तेच आपण मराठी आता कसं मराठी याच्यामध्ये डी एड झालं शिकष शिक्षणाचे पद याच्यामध्ये पुस्तकांचा जास्त साठा राहतो ना. त्यांचं वाचन चांगलं अस मुळे ते जास्त प्रकारे मुलांना चांगलं ज्ञान भेट शुद्धलेखन सुधारत.
काना मात्रे काय, उकार काय हे पण त्याच्या जोड शब्द सगळं- सगळं म्हणजे वाचत राहिलं तर टोमॅटिक सवय होऊन जाते. मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा सवय होऊन जाते शब्द बघण्याची. बर शुद्ध लेखन होऊन जातं मग, शुद्ध लेखन पण सुधारलं जातं त्याच्यामधून असं. खूप चांगलं आहे पुस्तक वाचणे महत्त्वाची गोष्ट आहे फक्त वाचलं पाहिजे वेगवेगळे आता तितके वेगवेगळे प्रकारची पुस्तकं असत वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी असतात छान छान गोष्टींचे पुस्तक पुस्तक आता लहानपणी असायचे छान छान गोष्टींचे पुस्तक असायचे एवढ्या एवढ्या छोट छोट्या किती गोष्टी असय छ छान खूप भारी वाटायचं उलट वाचून इंटरेस्टिंग वाटायचं आता एखाद जरी हॉ हॉरेबल जरी म्हणजे एकाच एखादी पुस्तक वाचाल जरी घेतलं ना तरी आपल्यालाच वाटत तर सस्पेन्स पुढं काय घडल पुढं काय घडल त्याच्यामुळे आपण ते वाचतच चालतो आणि इंटरेस्ट येतो आपल्याला असं हम् त्याच्यामध्ये केलं पाहिजे हम्म लायब्ररी जलेली त्याच्यासाठी लायब्ररी पण नाही आहे तरी पण भरपूर लोक वाचतात आपण नाही करते म्हणून असं नाही
हा पण मग आता पण आता त्याची क कमी भरपूर झाली ना पहिले हा कमी झालेली ना पहिलं कस अ राहायचं कंटिन्यू राहायचं ना ते
त्याच्यासाठी लायब्ररी के लायब्ररीमध्येध्ये जाऊन मस्त वेगवेगळ प्रकारचे पुस्तकं असतात ते आपण कुठलं पण शोधूो आपण घेऊन तिथं वाचू शकतो अस परत तर असं नाही का मग अर्ध एक दिवस वाचल्यानंतर नाही पण आपण नेक्स्ट डे पण म्हणजे दुसऱ्या दिवशी पण जाऊन ते वाचू शकतो चालेल मग ठीक आहे चाल बोल नंतर हा थँक यू